काय कराल्यास?
काय नाय आलोय रानात.
कुठल्या
आमच्या, आमच्या शेतात आलोय ग.
कुठ ते, आपल्या नदीकड हाय ते मार्
व्हय
हा हा काग?
ममी तर आल्यात, मग् तुमच्यासोबत येथो थांबा आलो. मम्मी, अंटी पण आल्यात नाही म्हणलं, मी पण य तो तुम्हीं चालायसां तर म्हणून आलो त्यांच्यासोबत. हा. तुझं काय चाललंय?
काय नाही बघ निवा वांत बस लोय आवरून आता. मग आंब काढलीस का नाहीस.
आंब काढलेत की, परवा.
हा, हा. हाय तुमच्या जा रानात झाड?
कुठं प पोरं गेले नव्हती नदीकडे परवा, त्यांनी घेऊन आल्यात.
म्हणालतीत वय. हा, हा. मग तुला त्याज काय महत्व बित्व माहितय का नाही. आंब्यांचं कच्च्या आंब्यांचं.
च काय रेसिपी तेवढी माहितीे, महत्व काय माहित नाहीं बावा.
हम्म हम्म म्हणजे आता कस हह ते एकच माहिती काय ह, ह, नाही ह, ह, कस. सगळी आंब असत्यात कणी आप आपल म्हणजे आपण त्याला काय म्हणतोय. कैरी हम् मग ते कस अं उन्हा उन्हात तापला उन्हाळा वाढलाय की जास्त आपला का नई हा मग. ते आओ माता जास्त लोक उष्माघाताचा जात त्रास होतोय. उन्हामुळ हम् मग त्या उष्माघातापासून त्याचा बचाव होतोय आपला कैरी मूळ होय म्हणजे कस आपलं शरीर थंड राहते. काैरी मुळ.
हा.
म्हणजे कसं होतं आपलं ते पचायला हलक असते कैरी. आंब हे पचायला जड असत्यात आणि कैरी पच पचायला हलक्या असतिया हम् त्यामुळ आपली जी पचनक्रिया असत्या ती सुधारत्या
हा
आणि आपल्याला ऍसिडिटी चा त्रास कमी होतोय.
हम्म
हम् हम्म आणि आपलं जर ऐक एकाच पोट साफ होत नसलं तर मग जर दिवसातून दोन टाइम जरी रात्रीच्या वेळे नाही फक्त सकाळच्या आणि दुपारच्या जर वेळेत खाल्ली कैरी तर पोटसाफ व्हायला सुद्धा मदत होत्या हा हा आणि ते कैरी या कैरी मध्ये कस विटमन सी असतय हा त्यामुळं आपल्या शरीरात जर विटॅमिन सीची कमतरता असल तर ती पण भरून निघत्या कैरीे मुळ आणि बघ आप वजन पण नियं त राहते म्हणजे कैरी खाल वजन वगैरे, वाढत नाही. आंब खाल्ल्यामुळे जरा फॅट फॅट वाढते खरं कैरी खाल्ल्यामुळे वजन वाढत नाही आपलं नियंत्र
ओके, मग मी आंबाखाला चालतोय काय पिकलेला?
हा तू खाल्लसं चालते म्हणजे तुझा जरा वजन वाढायला बरं ग, तू जर असं हे आहेस का नाही? हा म्हणजे तू कच्चा आंब खा हा. कच्चा आंब खाण्यापेक्षा तू हेच खा, पिकलेललच खा, दोन तीन खा एकदम म्हणजे म्हण जास्त एकदम वाढतय गं. हा. आणि आपल्या त्वचेच आणि डोळ्याच आरोग्य सुधारतय तेन कै री मूळ आणि आपल्या हृदयासाठी पण फायदेशीर आय.
हा.
हा हा मग तुम्ही काय करतासा कैरीच टॅक अटॅक म्हण तसं नाही गं आपलं हृदय हृदयातील जे रक्तस्त्राव असतो म्हणजे रक्ताभिस् त्रण वगैरे ते व्यवस् तेन
हा हा.
मग तुला काय येतय कनाय कैरीच म बनवता
मला बग कै मला पण येतय कैरीची कडी येत्या.
कैरीच
कैरीची कडी कैरी च वरच साल काढून घ्यायचं. आणि त्येज बारीक काप कोण त्याला शिजवून घ्यायचं. पूर्ण मऊ शिजलं कणी त्याला बारीक करायचं आणि आपण जश न नई ते बा हे होतय शिजल्यावर, आपण हा च हा चमच्यान जरी केलं तरी होतंय ते पातळ पेस्ट हुत्या त्याची आणि आपण साधी कशी ताकाची कडी करतय कणी, तस तस करायचं हा हा तेवढं दोनच येत्यात मला, कैरीचा भात कैरीचा भात कणी आपण कैरी कट करून करत्यात तसं
हा हा ह मी तुला एक सांगतो. कैरीची आमटी कशी करायची? हा म्हणजी ही पण आता मी सांगणाराय, ती रेसिपी पण अशी म्हणजे पचायला हलकी आय. काय आणि रो रोज जरी आपण करून खाल्ली तरी पण चालत्या, हा मग कसं आपल्या म्हणजे आपल्या आवडीनुसार घ्यायचं म्हणजे एक वाटी तुर डाळ घेतलीस तर चालते किंवा मसूर डाळ
हां
आणि अर्धी अर्धी वाटी कैरी चे तुकडे घ्यायची सोलून हा सोलूनच घ्यायचे सगळं हे करून सगळ त त्याझ वरचं कवच काढून सगळं सोलून घ्यायचं हा आणि काय पहिला काय करायचं कुकरला ती डाळ लावायची आणि डाळ मऊ शिजवून घ्यायच जे एकदम
हां
आणि एकदम मऊ डाळ शिजवून घेतली की मग अ हां ती जरा रवीन असं म्हणजे घटलून घ्यायची एकदम पातळ म्हणजे म्हणजे हे व्हायला पाहिजे ते डाळ शिजून
बैस
पेस्टच हां मग त्यानं तर मग कडई घ्यायची त्यात जरा तूप टाकायचं नसल तर मग तूप आवडत नसलं तर तेल टाकायच मग तेल ते गरम झालं कि मग त्यात मोहरी जिरं हिंग कढीपत्त्याची फोडणी दयायची हां आणि जे आपण कैरी चे तुकडे केलते कणी ते त्या फोडणीत टाकायचे
फोडणीत टाकायचंय
ते परतून घ्यायचेत कैरीची तुकडं
हां
हा मग जरा अस एक म्हणजे झाकण ठेवून एक दहा मिनट वाफ काढायची म्हणजे ती जराशी शिकतय कैरीच कैरी शिजतेय जराशी हा मग ती शिजली की नाय मग ती आपण शिजलेली डाळे की नाई ते हा ती घालायची आण थोडीशी हळद घालायची
हा
ह म चवीनुसार मीठ आणि आप आपल्याला जस म्हणजे कन्सटन्सी पाहिजे पातळ घट्ट हा तस ते पाणी ओतायचं त्यात आणि उकळी काढून भातासंग नाही त कशा सोबत पण खाऊ शकते आपण हम् हम्म आणि काय काैरीचं पण काय माहितच आहे तुला
काैरीच पण माहितीये
आणि एक आय ब आणि एक एक जण कसं करत्यात करी चटणी पण करत्यात
होय त्याची काय रेसिपी माहित नाही करत्यात तेवढं माहते
काय आव ती कैरी घ्यायची त्यात जरासा पुदीना दोन मिरच्या आल्याचा तुकडा आणि लसूण कोथिंबीर घालायचा ज असा गुळ घालायचा आणि ते बी असा आता ती कैरीची चटण्या आता उन्हाळ्यात जास्त येतात ना कैऱ्या त्यामुळे ते ह्याच्या् बरोबर देतात बग आपल्याला समोस्याबरोबर किंवा वड्या बरोबर हम्म हम्म देतात ते चटनी आणि बघ मी परवा एक वाच ले लि काय
ह कुठली?
कुठली?
तकू कैरीचा तक कू तकू ते कायच करायचं सगळ्यात ते आपण गुजराती भाषेत ते माणसं म्हणतात. ती ग ढोकळा वगैरे खाताना त्यात संभारा संभारा पप्पा या का संभारा. तशातलीच ती म्हणजे त्यांच्यातलीच पद्धत हाय ती नाय नाय. हम्म. आपली कोशिंबीर काकडीची म्हणजे काकडी फक्त किसून घ्यायची. ची आपण तर कसं काय हा काकडे आपण किसून घेतोय परत कांदा. किसून घेतोय. आणि टमॅटो किसून घेतोय आणि त्यात फक्त दही घालून खातय. हा तस. ते करायचं अ कैरी किसून घ्यायची. आणि त्याला फक्त मोहरी आणि हिंगाची फोडणी द्यायची झालं.
हा हा.
ते खायाच. अस असतयं कोशिंबिरगतच खायाच ते आणि ते झट आता लोणचं काय बायका आता कर करत्यातचं कि वाळून किती तरी वर्षभराच दोन वर्षाच करत्यात. आणि झट झट माहितीहाय का लोणचं लगेच करून खात्यात.
अ ते फ कापून ते फोडणी देत. त्याला ना. हा ते माहिती आहे की जीर मोहरी टाकून फोडणी द्यायची.
त्यानी त्यात जरा आपल्याला आवडत अस तर साखर किंवा गुळ घालायचे.
गुळ घालायचा. हा, ते माहित आहे.
ते बघती कैरीस काय काय करायला. आपल्या शरीराला पण लेप फायदेशीर आहे आणि आता सीझन पण आहे, त्यामुळं हम्म आणि करता बी येतयं गं.
होय, सोप्या पद्धत
व्हय विकत आणायच नाय आपल्याला, आपल्या इथंच रानात मिळतात आणि
सोप्या पण पद्धतीत होतंय सगळं, काही झंजट नाही. बाकी आमच्यात काय मी आतापर्यंत बघ कैरीची कडी केलीये.
हम्म.
पन्हं एक आणि आपला तो कैरीचा भात, तेवढंच की.
कैरीचा भात म्हणजे आपण मसाले भात
आपलं ते हा तसंच की ते चिक कन राईस वगैरे असतंय माहिती आहे का?
हा म्हणजे पहिल्यांदा मसा भात करून घ्यायचा. शिजवलेल्या भाताला फोडणी द्यायची, कैरी टाकून?
आपली कैरी कापायची अ लांबड्या हेच्यात बारीक नाहीत किसुन घेतली तरी चाल त्या. साल काढून त्याच वरचं आणि मग फोडणी द्यायची. त्याला ग जरा कैरी उकडून घे हा अप बिर्याणीला कसा तांदूळ जरा अ जर र निम्म शिजवून काढते का नाही, हा हा तसं घ्यायचं आणि ते मग भा ते कैरी आपलं मसा तेल वगैरे, मसाला वगैरे घालून कैरी टाकायची ती जराशी वाफवायची आणि मग तो भात टाकून दोन्ही एकदम शिजवायचं राहिलेलं. हम्म. करतात ती रेसिपी बघ की यु युट्युब आहे कि युट्यूबा बाप. तुलाच हाय.
अरे खरं हे म्हणजे भात त वगैरे असं काय माहित नव्हतं गं. आता कसं आपण भेळबीळ खायला गेलकी तेवढ देत्यात बघ. आंबा एक त्यातला त्यात एक देतात दोन तीन कचऱ्या किंवा ते झटपट लोणचं ते तेवढ दोन तीन वेळा करून खाल्ल सोड आणि पन्हं वगैरे पण आहेत. आमच्या हीत कोण जास्त करत. तेवढंच आणि ते तक्कू एकदा करून बघितलं. मी परवा ते चांगल लागतय छान लागतय जरास म्हणजे जास्त आ पट असलंकीच थोडस जरा मीठ घालायचं नुसता ह चालतय म
बर चालतय कर नंतर
हा हा करतो.